हॅलो
हॅलो. हा
ह आपप कॉलेज झाला
हो बारा मिनटं नव्हतच की आप पहिला दुसऱ्यांना नाही केेळतीस काय तू
नाही आत्ताच केलो की
मला मगाशी आलता तुझा फोन म्हणजे माझा अजून चालाय तरच तुझा आलाय मी उचललंय आणि मग परत कट झालाय
नाही आत्ता खेलो मी असं कस आहे काय पाय
काय माहित काय झालतं नेमकं.
मधीच कट झाला, मला वाटलं बारा मिनटं झालं काय.
बारा मिनिटं झालतच वाडतं. कारण मी आधी बघितलं तवा अकरा मिनटं काय तर झालत बरोबर झाले मला टायमिंग पडले की सातशे पंचवीस काय किती. मला माहित नाही मी बडबड लोय बडबड लोय, बघतो तर कॉल कट जा
आलोय आणि मी तिला म्हणालोय ते जावाजी ना बघत तर कॉल कट झालंय
पाहिजे होती बाई म्हणजे फोन आलेला कळतच नाही नाही वाजत माझी
त्या प ऍपमध्येध्ये जायचं ते सेटिंगमध्ये गेलं की खाली येते की व्हायब्रेट आणि रिंगटोन ते रिंगटोन ऑन करायचं मग आपलं कॉल कॉल ला जी रिंग आहे का नि रिंग टॉंग ती ऐकू येत
हा हो काय मला माहिितच नाही मला आतापर्यंत मला वाटत रिंग येतच नाही का रिंगाव त्याला पण कळत नाही आणि पहिला पहिला जेव्हा टास्क करायला चाल केलं प फोन करायच होत का त फोन उतरतच नव्हता बाई किती वेळा त्याला ढाबा लागायचा असा असं असं उचरतच नव्हता आणि तरी अजून वरती नोटिफिकेशन मध्ये टायमर पडणार तिकड बडबडणार परी कोण असेल आणि इथ मला टाम पडणार नाही, आणि साधा कॉल साधच फोन कानाला लावून बोलाल की काहीच ऐकू येणार नाही. मला ब्लूटूथ कनेक्ट करायला लागाला. मग ब्लूटूथ कनेक्ट केलाव आवाज या लागला.
आणि ह्याच काय वेगळंच आहे बाई. सलग सलग कॉल लावाला की कॉल एक लागत बिझी तर हाय म्हणते, नाही तर टास्क कमप्लीिट केलोय म्हणते.
हा ते कंटिन्यू पुढच्या पुढच्याकंड पण कॉल कट झाले ना
होय. ते मी हे एक बघितलो का आज युट्यूब ला. अ ते हा रस्ते म्हधे ते पाईप क्लिनरच बनवत्यात ते.
पाथली हजार.
हा. ते का अस शॉप्ट वेलवेट सारखं असते की.
हा हा हा ते नवीन आलंय हा म्हणजे चिटक चिटकवल्या ब्लूगन न.
हा. ते एक लय चालू आहे का तर बघल ते सगळे तेच करायल्यात.
होय होय त्याचे पर्स वगैरे बनवतात ना फ्लावर्स. पर्स वगैरे. बघायला पाहिजे ते मेशोवर किंवा ते ह्याच्यावर मिळतय ते.
अगं मी बघितलो, शंभर ह्याच म्हणजे शंभर काय म्हणतात पॅकेट दोनशे रुपये ला फक्त. मिशो
होय. बघायला पाहिजे मग मागऊन.
ते चालू करायचं काय म्हणजे तुला विचारालोय. म एकदा मागवून ठेवलं आणि ते केलं नाही तर उगच शिळा बसतील.
होय करायला मग आता करूया कि, काय करतो तू फ्रीच असतेस न का.
होय. हे ग आपण जस ते पहिला त्या म्हणजे, त्या बाईकडं द्यायचं का आपला आपण ऍडव्हटाईज करायची?
आपण पण लावायचं स्टेटसला किंवा त्या बाईकडे पण लावायचं त तिज कस
ती कमिशन घेणार. हा आमच्या पप्पांच्याकड पण हाय की, ते पूर्ण इचल कारण सगळी जाहिरात तिथं तो ग्रुप हाय पप्पांच्याकडे.
जी म माझ्याकडे पण हाय की तो स्मार्ट स्मार्ट इचलकरंजीचा, मला कुठ दिस नाही लई दिवस झालं.
नाही, इचलकरंजी जाहिरात असं काहीतर हाय तो ग्रुप.
खरं त्याच्यावर पैसे द्यायचे असतात वाटतं ग.
नाही नाही, सगळे अशेच टाकत्यात त्याज्यावर.
होय का? मग बघाय पाहिजे, जर पेड नसलं तर मग करू शकतोय आपण त्याच्यावर टाकू शकतो.
होय. इंटरेस्ट वरच ते नसल, सॅम्पल घेऊन पहिला फोटो लावूया, आणि मग ऑर्डर आली तर मग
क चाल ते, मग जरी कोण असलं विकायचं बिकायचं झालं तरी मागवलो आपण तरी घरात तरी आपण काहीतर करून आता त्याचं हेअर क्लिप तेन पण करायलात. ते तर करू किंवा पर्स एखादी फ्लावर तर तू डेकोरेशन ला करून लावते.
आणि पर्सचं लई सोप्पं आहे ते. किती मी एक बघितलो, बत्तीस पेटल्स करायच्या. आणि आपलं ते कार्डबोर्ड वर चिटकवायचं.
हा.
आणि त्याला पाहिजे असलं तर मोती लावायचं. झाली पर्स, त्याला काय काय ते ते एक लागतंय, ती कसली रिबन एक असत्या ती कसलं अस टीक आणि ते बीट्स फक्त एवढंच लागतंय त्याला.
हा, ते पण करू शकतो, त्याच्यासोबत मग आपण बड्डे गिफ्टच ते हॅम्पर वगैरे करतात ना त्यात ते फ्लॉवर, परत ते रिबन च गुलाब तेन करतात बघ, तसलं गुलाब करून एक गुलाब आणि काय म्हणजे मुलग्याला गिफ्ट द्यायचा का मुलगीला ह्याच्या वेळेस मुली नसलं तर एखादं काहीतरी ज्वेलरी, मुलांना असलं तर एखादं किचन किंवा असं काहीतरी वॉलेट वगैरे असं किंवा असं हॅम्पर पण करू शकतो. ती माझी एक मैत्रीण, म्हणजे सिनियर होती ती एक करत्या बघ असलं, तिचं हे हाय ती करत्या बघ सगळं असलं, हॅम्पर कर त्या फोटो फ्रेम करत्या, परत लय काय काय करत्या, ते गिफ्ट बॉक्स कर त्यात बघ त्यात शर्ट, बाकीच वॉलेट हे ते तसं सगळं करत्यात ते. फोटो अल्बम
हा मी पण माझ्या एका मैत्रिणीच्या बडेला विचारलेलं, ते बुके गं मी घरात केलो होतो पण, तर तिला विचारलेलो, तिनं किती महि ते सातशे का काय तर म्हटलेली, आणि मी म्हणजे असं सगळं सेपरेट सामान आणून बघितलं, अडीचशे मध्ये होतंय तेे.
होयच कि मग, आपल्याला ते करायला परवडतंय आपण तेवढ्यात आणून करायचं. त्यात काय नुसतं, एक किंवा दोन पोलर ऍडचं फोटो करून लावायचं. आणि त्याच्यात अ एक दोन किंवा तीन कॅडबर्या आणि ते कागद लावतोय म्हणजे ते बुकेसाठी तो कागद असतोय तो
आणि न्हे जा तीन हेजा असा मोठा स्पंज असतोय, तो पन्नास रुपयेला येतोय, म्हणजे तो एक स्पंज आणलं की त्यान तीन बुक्के होतात.
हा म तोच की
हे इथं आपलेत. तर दुकान आहे एक, अ कुठं राहत्यात फुले पुतळ्या पशी मोठ्ठ दुकान आहे ते, सगळं सामान भेटतय तिथं. आपण एकदा जाऊन बघूया काय?
हा चालतंय की.
हा उद्या जाऊया का सकाळी, तूज गाडी चालवायचं होतंय मग.
व्ह चालतं, चालतं जावूया उद्या सकाळी काय?
हां!
उद्या सकाळी का, संध्याकाळी जाऊया.
सकाळ म्हणजे असंच की, आपण उठल्यावर दहा अकरा नंतर.
म्हणजे मी कसं कॉलेजमध्ये जाणार होतो, बोनाफाईट आणायला. म ते करून ते करून डार हा मग दोन म्हणजे दोन्ही काम एक
केन
हा तसं चालतय म तसं करूया.
हा! उद्या म्हणजे उठल्यावर म्हणजे, सकाळ होऊन आप प लिखावा दहा, अकरा, नंतर.
ह दहा अकराला, माझी पण सकाळ दहालाच होत ते हाय सोड त्याच्यानंतरच की. दहा अकरा नंतर चालतंय, तसं करूया आपण.
हा म्हणजे ते आनूनतर ठेवूया म्हणजे नाही तर कणी आपल्या ताई. घरात आता गणपती येणार कणी, गणपतीला ते त्या फुलापासू जास्वंदाचा हार करायला पण येतोय की.
हा होय, होय.
एकुणा पाच फुलांचा फक त इकड दोन, दोन, आणि मधी एक, आणि त्याच्यात व्हाईट ते बीट घालायचं.
हा किंवा मोती, असतातच कि ते.
हा तेच कि. मी ते बगालो, तुला नंतर व्हिडिओ सेंड करतो ते. सोन चा चाफ्याचा पण बघितलेलो.
ते पण ते सनफ्लावर तेन पण करत्यांत, कसलं भारी करत्यात.
होय आणि ते असं कुंडी, असल्यागत पण करतात की. असं कारमध्ये ठेवायला तेेन.
होय, होय, तेच की हा होय, होय.
हूं ते
आता ते एक लयन, ते एम्ब्रॉयडरीच एक लई बई फेमस झालय, मला एक कणी माझ माझी ती हुडी आहे क्रीम कलरची काय? आणि मला त्याच्यावर कणी एम्ब्रॉयडररी न अशी काय तरी डिझाईन करायची, म्हणजे एकतर मिनिमल हार्टस किंवा ते पोकीच साहीन असतय बघ ते.
हा, हा!
किंवा असं काहीतरी वेगळं, असं काहीतरी करायचंय मला खर ते त्याच्यावर त्याच काप, माझ्याकडे ते रिंगीत तेन आहे सगळं सामान आहे.
मंग!
पण कराय उगंच ते काय मात्र, वित्री, झालं तर मंग असं म्हणजे येत सोडं मला प्रॉपर ते हार्ट वगैरे शिक कवले कराला त नवीन
म काय?
घातलंय अजून त्यो, त बीगडा बीगडी झाली त असं भीती वाटत्या.
नाही काय होत एकदा केल्याशिवाय तर कसं येणार मग.
हो मग एकदा काणी असं काय कराय पाहिजे. कशावर तर ट्रायल करायला पाहिजे साध्या ह्याच्यावर किंवा तुझ्याकडे
आमच्या ह्याच्यात कापडे आहेत ब होय हायत अ हुडीचं कापड पण आहे ग. हाय, हाय माझी जुनी झालेली हुडी पण आहे.
म्हणजे ते त्याच्या टायको झा मात्र काय होत नाही सोड होलवी लढली तरी ते दुला हा बोला तर दोन साईजची रिंगी पण म्हणा कॉलेज आम्हाला त्या क्लास मध्ये दिलती. आणि एक मी स्वतः आणलेलो मला ते हँकर चिप वर ते कार्टून करायचं होतं म्हणून. एवढी, एवढीशु रिगी पंधरा रुपये लागती फक्त.
पंधरा रुपये ला?
हा.
हम्म भारी हायकी त्याचा म्हणजे समज आता तू एक हे केलीस. एक काय तर इमोजी ते काढलीस तर त्याला म्हणजे असं किती म्हणजे असं. किती खर्च येते म्हणजे एक जर तू असं मोठं कापड घेतलीस आणि त्याच्यावर काही तर केलीस तर.
अ बघ आता समज एक दोरात. ती एक दोऱ्याची रिळ असते की कुठला पण एक दोरा लई भारीतला दोरा पाच रुपयाला मिळतोय.
हा.
म्हणजे त्या दोऱ्याचा कलर वगैरे सुटत नाही असं दोरा पाहिजे असलं का नाही. त्या तो दोरा पाच रुपयाला असतो आणि दोरा मोठा भरपूर मोठा असतो असा लयी मोठा असतो. त्यात असं होत ते. आणि ते काय असं पूर्ण अखंड दोरा पण ओवायचा नसते आपण त्या सहा पात्री दोरा अस असते तो मग त्या सहा पदराच दोन, दोन म्हणजे डिझाईन कशी करायची आपल्याला दोन पदरी, तीन पदरी किंवा अस बारीक मोठी डिझाईनची साईज. पाहिजे का नाय त्यावर आपण ठरवायचं असते. मग ते तेच एक पाच रुपये
काय ‌?
नाही लागत एवढा, एवढा लागतोय लय कमी माझ्याकडे एक दोरा आहेत तुला दाखव मी आता उद्या आलीस बिलीस नाही तुम्हाला मी एक, दोन दाखवतो तुलाते ते दोर, असंच ते करायचं लो.
हा आवाज चालला.
हा. पाच रुपयाचा दोरा समज घेतलास तू.
हां.
हायेत, हायेत या हायेत. हायत तिथ थांबेल त्यात तिथ गेल्यात होय. मग ते पाच रुपयाचा दोरा आणि सुया काय हायत माझ्याकडं सुया काय पाच रुपय परत ते एकदम पूर्ण गोल रिंगी पंधरा किंवा वीस
हो, हा, हा.
ते रिंगी आणि लईट, लईट म्हणजे एका आता एका रुमालवर करायचं तुम्हाला समज ह कचीपवर्क करायचांय.
तर ते हँकरचेप कितीला डझनावर आणलं तर दहाला मिळतात नाहीतर पंधरा रुपयाला मिळत्या. मग ते पंधराच दोरा एक पाच रुपयाचा आणि त्या दोऱ्यात लई डिझाईन होत्यात. ते दोरा नी सुई एक आणि तेवढंच डिझाईन कराला झालं. ह आलो लय कामी आणि ते जर तुला वीस रुपयापर्यंत तुझं ते डिझाईन बनवून झाले की नाही. पन्नास साठ सत्तर ते एक रुमावर समजून नाव जरी लिहून दिल्यास आणि खाली फुल केल्यास शंभर दीडशे रुपयाला विकू शकतेस तू एक तेवढं.
हम्म भारी हाय की ते.
तेच की.
खऱ्यात असलं माहत
तेची आणि मला येत पण आणि तुला पण लगेच येईल ती एम्ब्रॉयडरी. शिकशील पण लगेस तू ईझी आहे असते जरा युट्यूब ला बघून बघून.
हा हा चालते एक बघूया ते उद्या उ जाऊया ते बघायला आणि ते त्या बाईला विचारूया तस करणार काय ते.
हा चालतय चाल